हॅलो. हम् काय चाललं.
काही नाही.
अगं तुझ्या मम्मीला. तिकीट बुक करायची सांग ना मग बालाजी जायचं तर.
हो सांगावं लागेल ना. तिचं कसय माहित आहे का म्हणजे ती स्कूलमध्ये ना. टीचर आहे ना ती तर तिच. काय झालंय तर मग तिला आता सुट्टी भेटल का नाही भेटणार त्याच्यावर डिपेंड आहे ना.
अच्छा.
हा.
आणि ते नाही का तो दादा नाही का शेजारचा आपला. तो तो दादा पण म्हणत होता ऑगस्ट महिन्यात म्हणे अ म्हणजे बुक झालेले आहेत. म्हणे तिकीट ऑगस्ट महिन्यात भेटणार नाही म्हणे तुम्हाला.
हा तेच ना त्याच्यामुळेच मग आता पाहूत कारण की ते तिकीट आहेत. ना कसे. दोन महिने्या आधीच बुक करावे लागतात ना दोन तीन महिन्या आधी.
हा.
हम्म.
एसीचे आहे म्हणे एसीचे अ.
आपल्याला एसी मध्ये जायचं नाही ना.
हो ना आता पावसाळ्यात कुठे एसी मध्ये जायचं आपल्याला.
आणि ते कसं होत. माहितय आहे का एसी मध्ये म्हणजे प्राईस पण जास्त आहे आणि. तिलाच सगळे करायचे आहेत ना तिकिट म्हणजे भरपूर जण ना.
हां.
हा त्याच्यामुळे म्हणजे सगळ्या मावश्या मामा ते सगळे येणार आहेत ना
हम् हम्
हम्म त्यांच्यामुळेच मग आता पाहू आता तिकिटाच का आं
किती दिवस लागतात तिकडे जायला
अ तिकडे जायला बहुतेक चार दिवस लागतात
हो का
हा
हम्म
हम्म.
आणि हैदराबाद ला उतरायचं होतं ना वाटतय तेथे.
अ उतरायचं तर होतं पण ते हैदराबादच कसं झालं मग ते अ जिथं ते रामोजी फिल्म सिटी आहे ना
हां हां
हा तर रामोजी फिल्म सिटीचा जो म्हणजे हे काय म्हणतात त्याला तिकीट जे असतं ते कॉस्टली जातं ना जरा असं अ दोन हजार रुपये पर हेड असत ते हम्म तेच ना
आणि सोबत एवढे जण म्हटल्यावर कोणाला जायचं कोणाला नाही जायचं ते बरोबर वाटत नाही
हा आणि कोणाची म्हणजे कंडीशन आहे नाही आहे त्याच्यामुळे मग आता पाहत.
हा सगळेच तयार असले तर होऊन जाते.
हम्म.
हम्म.
तेच ना.
अ.
म आता पाहत मग त्याच ते तर नाही. पण मग आता ते बालाजीच झाल्यावर मग हे करावंच लागतं ना कोल्हापूर
हा.
हा मग ते कोल्हापूर करावच लागत मग आता पाहत मग बालाजी झालं. कि तिकडून कोल्हापूर ला जावं लागेल ना.
अच्छा.
हा अ.
ट्रेनने जाणार कोल्हापूरला
हो ट्रेननेच म्हणजे तिकडून कोल्हापूरचं तिकीट बुक करावं लागतं. ट्रेनच आणि मग तिकडून कोल्हापूर वरून एक इकडे यायचं परत डबल अस. हा.
चाले.
हम काय म्हणतावा की
ह्. काही नाही ग लक्ष् म्हणजे बालाजीला गेल्यावरती लक्ष्मीला जावं लागते म्हणतात ते का?
हा महालक्ष्मीला जावं लागतं ना कोल्हापूरच्या
अच्छा.
हम्.
हम्म चालते.
तेसना अ कानंत
बस काय नाही का?
हम्म.
तू नगरला गेली होती तेव्हा कोुण्या मंदिरात गेली होती का देवीचं सुद्धा वाटतंय ना.
कधी हा ते काहीतरी गड्या काैत्रे हायतेे. गंगा देवी का काहीच नाही. काहीत काय मळगंगा देवी येते मळगंगा देेवी
हो.
हामाळ गंगादेवी मस्त आहे ते पण
हो का?
हम्म.
हम्म. ह.
ते तिकडे पण छान आहे रांजण खळगे तिकडे
बस्.
हा.
तिथे कोण कोण आलं होतं मग
तिकडे आम्ही सगळीच गेलतो ना शुभम मी म्मी मी त्याच्यानंतर मग मावशी वगैरे सगळेच होतो.
ग ऋषी पण आला होता ते ना.
हो ऋषी ऋषी होता ना. हा. हो काय म्हणता.
काही नाही ग आता स्वामी कुठे असतो.
एक मिनिट ह.
हम्म हम्म.
हम्. एक मिनिट थांबात सजलचा सजला फोन येतोय काबर काय माहिती जाऊ द नंतर लावायच. हम्म चालेल काय म्हणता.
ह काही नाहीय का? हम् स्वामी काय करतो म्हटलं. हो आता चहा घ्यायचा.
सो आम्हीच काही नाही त्याच चालू आहे म्हणजे आयटी आय ला ऍडमिशन घेतली ना त्यांनी कम्प्युटर ऑपरेटर म्हणून
हां हां.
हम्म.
हम्म.
हम. ह आता तिकडे त्याच्यानंतर
हम्.
हम्.
अभ्यास केला पाहिजे बाई चांगला तर
करतोय आता बरं का तसा
हा.
हम्म. आता पाहूत त्याच्या नशिबात असेल तर होतं नाहीत नाही होत.
नाही जीत पण ठेवली तर होईल ना अभ्यास केला तर सगळच होणार. हम जर आपण म्हटलं नशिब मटलं तर तर नशीबात काय? नशीब आपल्यालाच घडवावं लागते ना. मक काय तर
हो.
हम् हम.
हा हा.
काय मग काय चाललंय आता
का बस.
हम्.
हम्म.
माझा तर काही नाही आराम करत होते. हता मटल चहा घ्याव थोडासा पाण्या पावसाचं घ्या वाटते च हा.
हम्म.
हम्म भजी करते नाहीत आता थोडीशी
बापरे भजे मस्त
ह चहा आणि भजी
हम्म मग कायय तर भज्यासाठी आहेतच का भजे वगेरे
हा.
भजेसाठी भजे वगेरे आहेत. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज नाइ येतय तुमचा मला इथे? काय माहिती? नाइ आवाज नाइ येतेय हॅलो अच्छा. नाइ येते काबर नाइ येते काय माइती आवाज काय माइती हा एकेतच आहे ना येतच नाइ आवाज नाइ येतय का बरं तुम्हाला येतोय? हो मला येतोय मलाच नाइ येते मग फक्त
तु पाहाना तुला येईलच आवाज. हा काय माहिती आता हम्म का तुम्ही बोलत राहा काही नाही बस हम्म. अच्छा नाही ना हम्म. पाऊस येतोय का तिकडे इकडे तर नइ येतेये पाऊस. हम्म. अच्छा आ काय झालं? आवाज नाही येते. आला का तुम्हाला हॅलो, हॅलो,
ह
नेटवर्क केर आहे चालू ठेव फोन ते बारा मिनिटांनी ऑटोमॅटिक कटू कट नाही होणार तो हा आवरत नाही का ग हॅलो.